हॅलो हॅलो. हॅलो.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
येतोय का आवाज. हॅलो.
हां हॅलो. हयेतो.
हा हा बोला बोल. हा किती कॉल झाले तुमचे हे
आमचे कॉल आता सात झाले
अच्छा हम्म
जया आणि तुम्ही. तुम्ही आत्ताच जॉईन झालेत का
हॅलो
आत्ता जॉईंट झालो आणि याच्यात लेडीजच आहेत. ना जास्त त्यामुळे फोन करायला. पण हा कस आहे. ओळखी पाळखी हा जेंट्स कमी आहेत. याच्यामध्ये
हो हो
हम्म
सर्व मुली किती आहे. तुम्हाला
एक मुलगा एक मुलगी - एक मुलगा एक मुलगी
मग मुलीचं लग्न झालंय म्हटलं. ना
नाही. अजून मुलीच जॉब चालू आहे. हे शिक्षणही चालू आहे. अजून
नाही पण तुम्ही काहीतरी बोलले की जावही काहीतरी करत.
हा भाची जावाय भाचे जावईन कडे एजन्सी आहे. ना तर मग ते हा त्यांच्याकडे मग जॉब करतो. मुला
तर म्हटलं अरे, जावईन बद्दल काहीतरी सांगत होत.
भाची आहे भाचीस भाचीच्या मुलं जावाई करतात. ना मग मग त्यांच्या याच्यावर एजन्सी चालू आहे.
हम्म
हा
चांगले प्रोडक्ट आहेत. त्यांचे त्याच नेचरचे म म मग तरी मग तुम्ही धुळ्या आमळनेरहून मग संभाजीनगरला कसे गेले. मग म्हणजे या व्यवसायासाठी
त्रिका इकड तिकडे काम नव्हतं म्हणून इकडे आलेलो होतो. मग इकडे जास्ती काम नव्हत हे, करायला मग इकडे करायच. असो आणि मग काही दिवस करून पेप्सीचे हे चालू केलं. मार्केटिंग
अच्छा अच्छा
दहा वर्ष दुसऱ्यांचं मार्केटिंग केलं. आणि मग नंतर तर स्वतःचच मग चालू केलं. आम्ही
अच्छा अच्छा अच्छा् हम्म्म मगसं ते बाईक वर ती जात असेल मजेत दुकान वाले
हो बाईक हो बाईक वर गेले. किती ती दिवस मग नंतर फोर व्हीलर घेतली. नंतर मग आम्ही छोटा हत्ती घेतला.
आता फोर व्हीलर काढून टाकली? हो फोर व्हील काडून टाकली आणि आता छोटा हत्तीचं ये फक्त.
हम् हम
नाही म्हणजे, व्यवसाय चांगला आहे. म्हणजे कारण की तुम्ही लहान गाडीपासून थोडं मोठ्या गाड्या इथपर्यंत गेले म्हणजे त्याच्यामध्ये चांगलं चालू आहे.
फक्त सीझन वाईज धंदा आहे असं म्हणून आहे पण चांगला आहे. आणि ह्या वेळेस थोडसं मार्केटिंग मुळेच थोडं हे झालं म्हणजे माल हे झालं ना रेट वाढले त्याच्यामुळे हा मटरेल महाग झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला थोडा नाही तर सगळ चांगल होत.
हा हा.
ह हा.
आणि मग काय, इथं पाहूरला काय शे शेती वगैरे कस आहे मग
नाही शेती नाहीय जळगाव नेरीला काका आहेत आमचे सासरे
अच्छा बाकीच हा. आणि मग गावाकडे दुसरं कोणी नाही मग असं भाऊ वगैरे
नाही.
अच्छा अच्छा.
आमचे काका सासरे असतात तिथे राहायला जमनेरला नाही नेरीलाच फक्त हम् आणि सगळीकडे म्हणजे नातेवाईक इकडे तिकडे हे झालेले.
अच्छाअच्छा अच्छा.
हम्.
हम् हम्.
नेरीला धक्क्यावरचच घर आमचंय.
अच्छा.
हा. आमचे काका ते असेच नदी समोर आहे.
आणि मग सा मासे वगैरे भरपूर असतात तिकडे. स्वतः काका जाऊन पकडतात.
कोणती नदी आहे ती.
आ. आहे का तिपीला.
वागुर.
वागूर वागूर.
हा वाघुर वाघुरचे मासे प्रसिद्ध आहेत जळगाव मध्ये
तेच जास्त येतात तिथे
हा हा.
आणि तिकडे पकडणारे पण पुष्कळ आहेत ना ते कोळी लोक वगैरे.
हा हा इथे संभाजीनगरला किती वर्ष झाले तुम्हाला
आता तरी वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला इकडे येऊन.
अच्छा म्हणजे मग तुम्ही तिथलेच झाले म्हणजे आता एक
हो तिथलेच झाले हो. आमचं लग्न इथेच झालं माझ्या नंदेचं वगैरे तिकडे झालेलं लग्न.
अच्छा.
आधी अंबळनेर सासरे तिथेच होते आमचे ड्युटीला. सासरे शाळेमध्ये होते नगरपालिकेच्या शाळेत.
अच्छा.
मग तिथल्या शाळेतून मग तर नोकरी त्यांनी केली बरेच दिवस मग नंतर इकडेच आलो.
अच्छा
मग यांनाही तर हे चांगलं मिळायला लागलं म्हणून त्यांनी भावांना पण बोलून घेतलं. भाऊ आला भावाला कंपनीत लावलं.
आणि मग हे आणि ते भाऊ राहायला लागले मग थोडस खाण्याची परेशानी होऊ लागली म्हणून वहिला बोलवलं मग त्यांची वहिनी वगैरे आले मग एक एक फॅमिली पूर्ण करत गेले.
अच्छा अच्छा बरोबर भाऊ मोठे आहेत का त्यांचे.
हो भाऊ मोठे आम्ही सगळ्यात लहान.
अच्छा अच्छा
दोन बहिणी ये दोन भाऊ ये हा. हे दोघजन आहेत. भाऊ कंपनी ते ब हा बहिणी इथच एक इथं एक सिल्लोटला आहे.
हा म्हणजे अस तिथं संभाजीनगर आसपासच आहेत. पुरी फॅमिली जवळ जवळ हा मग तसं होय असं काही वाटत नाही त्यामुळे आपण काही बाहेर गावी आलोय म्हणून सगळी आपली लोक तिथं असल्यावर आणि बाकीच.
बाकीच
काय भावकी वगैरे किंवा. अ म्हणजे तेंच्यागाव पण काही जास्त दूर नाही ना मग हा.
आणि आमचे सासरे पण इथेच वारले सासू पण इथेच वारली. आणि ते आमच्याकडेच होते ना त्याच्यामुळे मग सर्व येणं जाणं इथेच होतं आमच्याकडे.
हां हां हां. बरोबर.
हम्म.
भरपूर वर्ष झाली म्हणजे तुमच्या लग्नाला पण झाले असतील मग वीस
पंचवीस वर्ष झाले. दोन हजार एक हा दोन हजार एक मध्ये लग्न झालं आमचं.
अच्छा अच्छा अच्छा बरोबर.
तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले.
आमचं दोन हजार चार मध्ये झालंय.
हा हा हा.
बावीस वर्ष.
हो.
आमचं तस चांगलं आहे. आज पाऊस जरा कमी आहे नाहीतर संध्याकाळी रोज संध्याकाळी पाऊस असतो. आज नाहीये हो आता दोन चार दोन दिवसापासून रोज संध्याकाळी पाऊस आहे.
म्हणजे जळगावपेक्षा जास्त पाऊस पडतो म्हणजे संभाजीनगरला.
हो आता आठ दिवसापासून नव्हता आता काल परवा झाला पुष्कळ पाऊस झाला.
हा नाही इथं पण आठ दिवसापासून नाही आहेे आणि काल परवा पण म्हणजे झालेलाच नाहीेये.
हा नाही आमच्याकडे पुष्कळ झाला. कि म्हणजे रोडांवर असे खड्डे खड्डे पडले पूर्ण इतका पाऊस झाला काल. परवा
नाही इकडं तर काही नाही आणि उकडतय उलट जास्त. म्हणजे हा पण ऊन नाहीये ऊन नाहीये बादलच आहे. पण पाऊस नाहीये आठ दहा दिवस झाले तसच आहे.
हम् नाही आमच्याकडे पाऊस आहे. ऊन ना थोडसच आहे पण पाऊस संध्याकाळी इतका भरून येतो मग
हम्म हम्म हम् हम् ह् चांगलंय
ह जेवण वगैरे झालं
हा जेवण झालं
ताई बनूनच जात असतील सर्वे
हा आमची सकाळी अ आठ वाजेला स्वयंपाक बनवून होऊन जातो आमच्याकडं
हा हा हा
सकाळी सकाळी आठ आठ वाजेपर्यंत मुलगा जातो त्याला डबा देऊन द्यायचा म त्याला डबा दिला जातो म्हणजे. ती भाजी बनूनच जाते. आणि पोळ्या पण मग तेव्हाच टाकल्या जातात. त्याच तर त्या तो आणि तो पण संध्याकाळीच येतो त्यामुळे त्याचा डबा गेला म्हणजे त्याचं जेवण गेलं हा मग नंतर तर लगेच हिला पण दहा वाजेला जायचं असतं म्हणजे ही पण तिच्या बी माझ्या पण पोळ्या टाकून देते तिचा डबा बांधून घेते माझी भाजी पोळी पडलेली असते मी खाऊन घेतो. टायमावर सकाळी आठ वाजेला म्हणजे. कंप्लीट होऊ जात मग संध्याकाळी. सहा वाजेला येतात ते दोघं सोबत येतात मग ती येता येताना त्याला घेऊनच येते.
हा
आणि मुलगी बाहेर आहे शिक्षणाला डॉक्टर बनते. ती तर
हा हा कोणत्या गावाला?
ते भोपाळला आहे.
हा हा हा मुलगी मोठी वाटत.
आ मुलगी मोठी आहे तिला दोन वर्ष. झाली भोपाळला पाठवली आता हा बारावी हा म्हणतोय इंजिनिअरिंग करायच म्हणतोय.
हा हा
बघूया, याला काय बाहेर पाठवणार नाही. याला मी बघतो इथंच ठेवणार माझ्याजवळ मग आपल्याला बी टाइम पाासला पाहिजे ना कोणीतरी मध्ये तरी अ कोणाशी जर का हसायचं झालं बोलायचं झालं रागवायचं झालं